हॅलो, हा बोला ना.
हॅलो.
हॅलो येतोय आवाज. हॅलो हा येतोय का म्हंटला आवाज.
हॅलो.
हॅलो, ताई येतोय आवाज तुम्हाला.
येतोय थोडासा ब्रेक होतोय.
हा, मी मी रेंजमध्ये च उभी येत म्हणजे जिथे रेंज आहे ना तिे च उुभी तुम्ही रेंजमध्ये आहात.
हो मी बाहेरच आहे, हो हो बाहेरच आहे मी तर मध्येच आहे कारण मध्ये थोडा रेंजचा प्रॉब्लेम असतो बाहेरच आली.
अच्छा
हे थोडा पाऊस पण चालू आहे ना इकडे थोडं थोडं हा आ
मुलं म्हंटलं कितीला स्कूलला आहे असं कितविच्या म्हणजे कोणत्या हच्यात जाता व असं कितवीला जाता असं
आठवीला आहे माझा आणि लहान मुलगी आहे ती सीनियर के जी ला आहे.
अच्छा ओके मग माझ माझी मोठी मुलगी ना तिच्या बरोबर माझी मोठी मुलगी पण आता ज्युनियरला आहे. हा आणि आता बेबी हा पहिली मुलगी आहे नाता मुलगा झालाय. हो
आता मुलगा ना.
हो हो -
अच्छा. हम्म, अंतर चांगलं आहे तुमच्या दोघांमधलं व आमचं जास्त- - माझ- तो आता आठवीला गेला आणि ही सिनिअर के जी ला आहे साडे- सात वर्षांचा अंतर आहे दोघं-
बापरे भरपूर मोठा अंतर घेतला.
हो ना.
ह जाऊदे आता चालत काय, माझी बहीण पण आहे तिच तिच्या पण मुलांमध्ये भरपूर- अंतर आहे, तिने पण लेट डिसिजन घेतला. पहिले तर नाही नाहीच म्हणत होती. मग इथून तिथून तयार झाली मग ते लेटच झालं ना शेवटी मग ते आता- मुलगी तिची दहा वर्षांची आहे आणि तो आत्ताशी दोन वर्षांचा आहे.
हॅलो
हॅलो हा येतोय ना आवाज, म्हंटलं मुलगी आता तिची दहा वर्ष- ची ये आणि तो दोन वर्ष- इच्छा.... येतोय ना आवाज? म्हंटलं माझी मोठी बहीण आहे ना ती - तिच मुलग दोनच वर्षाच आहे आणि मुलगी आता दहा वर्षाची- तिच्या याच्यात पण भरपूर अंतर पडलं, ती पहिले नाही नाहीच म्हणायची पण म्हणायचो आम्ही म्हणा - जाऊदे एकाला एक होऊन जाईल.
हा हा हा हा हम माझं थोडस मेडिकल इशू म्हणजे पहिल हा - हम
एकते.
माझं ना थोडं पहिला प्रॉब्लेम झाला होता पहिल्या बाळाचा मग त्याच्यामुळे मग- हा मुलगा पण पाच वर्षांनी झाला, मग थोडस- मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागली, नंतर मग-
हा
तर तो झाल्यावर मग परत हे झालं की- थोडं जास्त थांबूनच घेऊ कारण तिसरं- पहिलं बाळ गेल होत तेव्हा- पण सिजर झालं होत, आणि याच्या वेळेस पण सिजर झालं. आणि मग म तिसरा घ्यायचा होता मग- तिसरं सीजर होईल तर मग थोडस मध्ये जास्त गॅप घ्यावा लागला. मग तीन सिजर -
अच्छा ओके...
झाले.
अरे बापरे भरपूर हो तीन सिजर म्हणजे माझं पण सिजर झालंय नंतर लई त्रास होतो बाबा. तुम्ही बरी कॅपॅसि- टी ठेवली तिसऱ्या सिजर ची मला दुसऱ्या ह्याच्यात आता माझं सिजर झाल ना, मला नको - नको नको झालं होतं डायरेक्टली.
हा ते हो ना. तिसऱ्या वेळेस आनवी म्हणजे मुलीच्या वेळेस तर जास्त त्रास होत होता त्या सीझरला कारण आधीच - दोन झालेले होते मग ते जास्त अस- त्रास व्हायचा मला पण म मुलीची अपेक्षा होती मला. मुलगी - लगी पाहिजेच होती त्याच्यामुळे- हम् बर देवानी दिली ती पण, हो. मी तर म्हणत होते की म-
माझं पण तेच शेवटपर्यंत काय होईल, काय होईल शेवट- पर्यंत तेच त्या ऑपरेशन थिएटर मध्ये झोप - आहे तरी सुद्धा मनात काय होणार आहे आता काय होणार आहे.
हो मी लगेच विचारलं होत तेव्हा सुद्धा. विचारल्यावर मला जरा बरं वाटलं मुलगी झाली. बोलले म्हटलं हा आपल्या मनासारखं
आणि एक तस सिजर झाल ना कि अस वाटत, बापरे तेला आपण जास्त हे नाही शकत चाल बाबा, नॉर्मल डिलेवरीअसली का माणूस थोड हे होऊन जात पण सिजर ला तसं नाही. सिजर ला फक्त तीन चान्स असतात त्याच्याती म्हणजे तिसरा चान्स हा खूप अं रिअर आता झालेलाय तर नईच हो.
हो नई क डॉक्टर पण नई का हो ना. डॉक्टर पण म्हणतात की नई तिसरं नकोच असं ते म्हणजे अ सीझर सिझर असलं तर. पण आमचे नात्यातलेच होते डॉक्टर माझे म्हणजे आ आईचे सख्खे मामा अम् त
अन् तर ते त्यांनी बरंच हे केलं की तू काईच घाबरू नको काईच हे नी होणार म्हणे टेन्शनच घेऊ नको. अं हं आणि केलं त्यांनी व्यवस्थित
हो ना.
काई काई योपूर झाला मला.
अं त्रास होतोच नंतर आत् तेव्हा काई वाटत नी नंतर खूप त्रास होतो.
हो अजून पण चालूच असतो पाठ दुखनं ते हम.
पाठ त ती आता कायम स्वरूपीच दुखतेच बाबा माझी पण काई खूप ज काम करण्यात आलंना तर खूप पाठ दुूखुन येते घरी नुस्ता काही कार्य तर मी ब्वा सवासनी जीवु वगैरे घालायच्याय किंवा काई असं खूप बर्डन आलं ना कामाचं की डायरेक्ट संध्याकाळी मी जाम होऊन जाते तेवढी जी ताद ठेवते करणापर्यंतची नंतर डायरेक्ट हातपाय गळून जातात.
हम्म हं हुं. कोणतीच गोष्ट्
बाकी हो अन ही गोष्ट त अजिबातच नाई हो, हो बाळ झोपलं तो झोपलेला अस् -ला क मंग ते निवांत हे कर् त्या त नाई त अर्ध लक्ष इकडे लक्ष त्याच्याकडे अस हुन जातं, नई झोपलाय आत्ता तो.
अच्छा हा हा.
हम्म.
हम् आम्हाला जरा लेट होतंय मुलांचा आवरायला त्याला अकरा साड्या करा होत ते पण स्वतः लेट झोपतात सगळे त्यांना मस्ती येते जास्त. हा.
म्हटलं अभ्यास पण घ्यावा लागत असेल त्यांच.
हो अभ्यास पण घ्यावा लागतो हो ना आता ते जेवण झाल्यावरती घेऊन बसली होती अभ्यासाच छोटी ना ती. ते घेऊन बसली म तिला थोडस मदत केली. हम्म तो मोठा ह तो करतो त्याचं त्याचं करतो त्याचं काई नी थोडस अडचण आली तर मग अ सांगते पण हिचं घ्यावं लागतं मंग करून. आणि ट्युशन ते काई लावलंच नई आम्ही घरीच घेते. ट्युशन फक्त म ते बिझी होऊन जातात. बाहेर त्याच्यापेक्षा घरीच अभ्यास घेते मी.
हा आणि तुम्ही आता स्वतः शिक्षिकाय त्याच्यामुळे त तुम्हाला सगळं त्या गोष्टींच
हां आणि तिला पण मीच लागते मग दिवस भरणी कर मागते लगेच मा्मा घे करून अस तिची दादी म्हटली का चल मी ते मराठीच काई असलं तर मी तुला सांगते मला जेवढं समजतं तेवढं नाही नाही माझी मम्मा आल्यावर मी मग तेच घेईल माझा अभ्यास
ह हम ह ह माझ्या मुलीच सेम असच आहे तिला दिवसभर नाही हम्
आल्यावर लगेच काढून बसते चल मम्मा घे माझा अभ्यास
हम माझं पण तरच आहे संध्याकाळी मी काम कामावरनं घरी गेली का तिला लगेच माहिती आहे आता ही आली आता आप आपला अभ्यास घेणार रे ती मी जायच्या आधीच लगेच तिथं जाऊन बसायच आणि इतक्या गप्पा असतात त्याच्या इतके प्रश्न असतात ना म्हणजे जे विचारण्यासारखे नसतात प्रश्न ते आहे म्हणजे आपल्याकडे उत्तर नसतात त्यांच्या प्रश्नांचे डायरेक्ट इतके प्रश्न विचारते ती सुद्धा माला खूप म्हणजे मम्मी याच असंय आम्हाला टीचरनी ना असं हे केलंय तसं हे केलंय खूप आणि मला ह्या पोरानी ना मारलेलंय आणि मला त्याने असं केलंय आणि त्याने तसं केला तर मी त्याच्याशी कट्टीच घेणार आहे इतक्या त्यांच्या गप्पा राहतात ना अभ्यास कमी न बडबड जास्त राहती
दिवसभर त्याच्याशी
हा दिवसभराच पूर्ण सांगायचं
मी इकडे हा अच्छा हा ही पण अन्वी काय करते तो जो जसं सांगतो ना मग तशा हिच्या पण स्टोरी असतात त्याने जस सांगितलं तसं ते ऐकून विसरून जातं लगेच ते त्याच रिलेटेड लगेच तिची पण स्टोरी तयार होऊन जाते
हा ना
म्हणजे आण निस्पक्श मग दादच असं झालं ना तर मग माझं पण असं
ह ह ह ह
सांगायला लागते पण एवढं झालं की त्याच्यामुळे ना तिला म्हणजे
कसली रेस्ट जॉईंट फॅमिली का तुमची
काय
हॅलो म्हंटलं जॉईंट फॅमिली आहे का तुमची असं
हो हो जॉईंट म्हणजे अ अ माझ्या नानंदपण आहे आता इथे सध्या व या यांनी माझ्या मिस् टरांनी नी त्यांनी बिझनेस चालू केलेला आहे एकत्र हा पण आहे त्यांचा मुलगा ते पण आहे मग ते घरामध्ये तीन तीन मुलं आहे आता आमचे ह ह ह मग ती सगळं आता आमचं कॉपी करतेत
चांगलंय हा लहान मुलं तेच त्यांचं पाहून पाहून अनुकरण करतात मोठ्यांचं पण
त्यामुळे काय तिला की तिला ना जास्त असं शिकवण्याची गरज नाही पडली पेन्सिल कशी धरायची किंवा कलरिंग कसं करायचं ती बरोबर त्यांच पाहून पाहून व्यवस्थित पेन्सिल धरण्याचे सुद्धा तिला सांगाव नाही लागलं एकदम प्रॉपर धरायची ती लहान असल्यापासून
हो बोला?
कलरिंग पण खूप छान
मोठ्यांच आणि ते म आ ती त्यांना पाहते ना ती आभ्यास करतांना. मग त्याच्यामूळ त्यात आप-आप हुरूप येतं ते करण्याचं अरे बां म पण करायचंय. बरोबर ते पोरांना पाहून एकमेकांच हे होऊन जातं.
अं हो. स्कूलचा फर्स्ट डे होता. तरी ती एकदम छान हसत-खेळत गेली स्कूल मध्ये. झाला हं टाईम आपला.
हं, मी करू का आता आहे का वेळ तुम्हाला? की उद्या
ओ हो करा ना, करा ना, करा बिनधास्त करा.
हां ठीक हे.
करा.